हा लागला पटकन.
हो ते काय आता आपला काहीतरी प्रॉब्लेम आहे वाटत. ते दाखव तच सारखं आता टास्क उपलब्ध नाहीये. पण मग मध्येच लागतो नाही तर येतो कॉल.
हो मघाशी नाही माझा बा एक गेला मग असा.
हो आणि गेल्या वर्षी आपण पाच सहाच जणी होतो की आपल्या ग्रुपमध्ये आपण बरोबर तेवढ्यांमध्येच व्हायचं. आता ही भरपूर मोठी भरती आहे त्यामुळे ते गोंधळ हाय सगळा.
कोण पण आणि आता तर फ्री आहे का विचारलं का, सगळ्यांची मेसेज आणि कोणी कोणी फोन पण ना त्याच्यामुळे मग एकीला थांबवून एकीला असं मग ते सांगाव लागत ग्रुपवर पण.
हम्म, हम्म. मी त्याच्यामुळं ग्रुपवर विचारतच नाही. अजूनही आपले आपले जे आहेत ना कॉन्टॅक्ट मध्ये त्यांना विचारून घेते, आहे का तुम्ही फ्री असेल तर मग त्यांना कारण मग ते म्हणजे आपल्याला एक तर माहिती नस
हो ना. आता मी तसंच करणार आहे की हा अजून त्या कोणतरी माहिती आहे नि निरंजना निरंजन स्वाती निरंजन कायत ते अजून आपल्या दरेकर
हा हा.
अशांना पर्सनली विचारा तो ग्रुप वर विचारलं का सोळीकडून सगळे म्हणतात करा करा.
सगळे हो म्हणतात हे हो हो तेच ना. म आता किती दिवस आहे तुम्ही इकडे आता अजून?
आता उद्या अ जायचं ते जो कार्यक्रम घ्यायचा तो नगरला घ्यायचा. झाडं लावायचाच कार्यक्रम आहे, तर ती जागा पाहायला. आणि किती लोकांची सोय होऊ शकते जेवणाला किती लागते सगळं डिटेल्स काढायला बोलते आमचे सर मुख्य सर आणि अ तर कारण तो वि विभाकच माझ्याकडे झाडे लावणारी फौज नावाचं. ग्रुप आहे आमचा. माझी जबाबदारी म्हणून मला जायची.
आमच्या इथे पण एक ग्रुप आहे त्या ग्रुपनी अभिशी ठरवलेली आहे. झाडांची बीशी हा. हो खूप छान उपक्रम आहे म तेवढ्या भीशीमध्ये जेवढे लोकं सहभागी आहे ना प्रत्येक वेळी त्यांच्याकडनं एक-एक झाड देतात ते त्या भिशीला आणि मग सगळी झाडं एकत्र जमा झाली ते नेक्स्ट टाइम एखाद्या शाळेवर किंवा जिथे ग्राउंड असेल किंवा म आता हे अध्यक्ष वगैरे लोकं असतात त्यांना विचारायचं मग ते हो म्हटलंय की आहे जागा मग थोडेफार विद्यार्थी येतात मदतीला मग ते खड्डे वगैरे करून ते झाडं लावतात. म्हणजे इतका छान प्रोग्राम आहे ना मस्त वाटतय ते ऐकून असं कि झाडं खरंच पाहिजे.
हा आणि करं अ सगळ्यांनी म्हणून केलं का लक्ष पण राहतं.
लक्ष राहतो हो आणि म्हणजे त्या निमित्ताने सारखे लावले जातं आहेत दर महिन्याला ना भीशीणचा उपक्रम.
आ आणि मला ते पाठवलं म ते ग्रुपचं नाव किंवा हे हा हा हे जसं करता मुख्य कोण असेल ऍडमी ते
हा हा हो हो हो.
आपण तिथे कसं आपण झाडं लावणार लोकांनाच बोलवणार आहोत. किंवा झाड लाव लावू शकणार्या कारण ते ए मोठा इथं बोलवलाय त्याचं नावं ऐकून बऱ्याच जणांनी नावं नोंदवलेत.
अच्छा
पण ते येणार त्याला बघणार त्याच्याशी गप्पा मारणार ट्रीप झाल्यासारखं नाही ना आपला पण एवढं खर्च करतोय त्यांना फुकट जेवण खाऊ घालतय. . माणसं कामं करू शकतील अशा माणसांनाच घ्यायचे ठरवले.
हम्म हम्म.
तेच सगळं आता उद्या करायचंय बरं एका शब्दाने आम्ही काय करू शकतो का ताई? के झाड देऊ शकतो काय पैसे एका शब्दानें नाय कोणाचेच अजून आ आठ्ठेचाळीस नाव आलेत.
हम्म हम्म.
पण असं म्हणत नाही की आता म नेमकं मग शायाजींचा कार्यक्रम कधी सर होणार शायजी शिंदे बोलवते आ पण
अच्छा
तर हा मग ते कधी असणार आहे शनिवारी का रविवारी? रविवार रात्री गप्पाचं आहेत त्या जेवण गप्पा सगळं त्याच्या बरोबरच. दुपारनंतर, ते लोकांना तेथेच आकर्षण आहे. हो त्याला पहिला पुरस्कार त्यालाच देतो आपण.
हा हा.
ते आणि अज दोघं चार नावं आणलेत आ दिलेत कालं झाली भेट. तील ती हम्म सकाल भे आमचे सर बोलले काही ये म तर तू तिकडून उपक्रम होतय
त माणूसकीची शाळा पण
हो स्टेटस ला पूर्वी इतके व्हिडिओ काढलेत ना भाज्यांचे झाडांचे अ अ नवरांचे पण ते टाकलेच नाहीत अजून कारण अ हे मला ते ट्रान्स्क्रिप्शनचं कामचं मला आवडतं आवडणार त्याची कुठ दहा हजार झालेत माझे.
बाई झाले तरी माझे तर तीनशे सदुसष्ट झाले आणि नंतर ना मी आजारी नंतर मुलं आजारी एकामागे एक सगळ्यांचे नंबर लागले मग कशाच नाही जमत असं घेतो फोन हातात पण मा असं तेवढा वेळात नंतर करू, नंतर करू माझा हातच लागला नाही. आता करू म्हटलं चाले मी हे फोन अ फ्रेंडचे पण मी आत्ता चालू केले आजच ह
माला तर दीड महिना दोन महिना होऊन गेले आला टास्क हा पण मी क लावलाच नव्हता.
तेच तेच माझे तेच झालं मग एक तर मला पहिले हेचेच आलेले नाही आहेत पैसे अजून मग मी वेट केला म्हटलं बघूयात येत नाहीय तर मग का बरं करायचा. मग आता म्हटलं आलेला एटलिस्ट जेवढे तेवढे तर ते पूर्ण करूत ते पहिले ह्याचे पैसेच आले नाही मला.
नाय ते आमच्याकडे पेड दाखवत्यात पण माझा मुलगा म्हणतो तेच को काढले की नाही कारण त्याचा रोजच काढणं घालणं चालू आहे. कुठून आले असेल तर माहित नाही पासबुक भरून आणा.
च्या अजूनही ते कार्य तपासत आहे असंच येत आहे तिथे. मग मी त्याच्यात जाऊन एडिट करून बघते पण नाही
हम्म हम्म. माझ्याकडं जूनमध्ये नाही मे मध्ये झाले ते पेड झाले असं लिहिलं त्यांनी आता ते पासबुक चेक करून आणलं ना भरून आणलं मग कळेल कुठून किती आले होते ते.
माझं तर म्हणजे आता दिसतच आहे आता मोबाईलवर बँकेच स्टेटमेंट पण काढता येतं ना पण त्याच्यामध्ये नाहीच आहे म्हणजे त्या टास्कचे नाहीये असे आलेले आहेत मध्ये पाचशे एकदा आणि चारशे पण म आपलं ते तेवढं नव्हतं आपलं पेमेंट जास्त होतं ना ते दोन ते तीन हजारापर्यंत तरी ऍटलिस्ट फक्त केलेल्या कॉलचे होते आपले. मग ते दिसायला पाहिजे ना नाही तेवढं पूर्ण तुम्ही सपोज थोडा फार कॉल कनेक्ट झाला नाहीये किंवा काहीतरी वाया गेल्या जास्त मिनटं झालेत आपल्याला नवीन असल्यामुळं तो एवढं काय क्राईट एरिया तरी माहीति नव्हतं आपल्याकडनं बघा आपण वीस-वीस मिनिटं बोलायचो आणि ते सबमिट व्हायचे नाही. तर मग ते असे वाया गेले म ठीक आहे एवढे जरी गेले तर तीन हजार मधले दीड हजार तर यायला पाहिजे अशी अमाऊंटच आली नाही आपल्याला.
अच्छा म मला पण बघावं लागणार आहे.
हो चेक करून बघा एकदा आपण कन्फर्म तर करू.
म्हणाले ते मला सगळं पाठवा.
हा.
संपला
हो ना. कारण मी अ म्हणजे दोन-तीन वेळेस मी अ ऍपवर कंप्लेंट पण टाकली की मला त्या टास्क तर मिळाला नाहीय. स्क्रीनशॉट घेतलाय त्यांना तो ऐरो करून दिलाय की ह्या टास्कचे अजून ही चेकिंग असंच येतं. हा पेड झाले असते तर मला तिथे पुढे पेड असं आलं असतं ना की पूर्ण झालंय पेड झाले. तसं येत नाहीये बाकीच्या टास्कच जसं येतं ना तसं त्याचं नाही येतेय. ते मला अजूनही असंच दिसते फोन अ फ्रेंड इंग्लिश आणि कार्य तपासत आहे हो.
ता हे हो मलाही तसंच दिसतय मग आणि तिकडे पेड म्हणून लिहिलंय अरे बापरे!
हम्म म आता त्या आणि नेमकी त्या वेळेच आपली जबाबदारी घेणारा कोणी नाही आ ता कशी ह्या टास्कला आहे दोन तीन ऍडमीन आपण एटलीस्ट त्यांना विचारू शकतो त्यावेेळेच आपण कोणालाच विचारू शकत नाही. म आता ते वेस्ट जात की काय काय माहिते? हो आणि आपण तर ऍट द लास्ट मोमेंट पर्यंत करत होतो म्हणजे रात्री बारा वाजले तरी पले चालू होते फोन किती ते घाई-घाई मध्ये पूर्ण केले हो. ते तर आपणच चार-पाच जणी सफर झालेलो होतो कंटिन्यू बोलत होतो आपण.
हो हो. आणि किती सात-आठ जणीच होतो जास्त नंतर दोघी तिघे वाढल्या पण आपणच होतो आणि मग खरं आहे पण म्हणजे मग आपल्या दोघींनाच मिळाले नाही आहेत म्हणजे बहुतेक.
हा मी मागे कोणाला तरी विचारलं मला तर नाव नाही आठवते ग्रुप पण मिनिम की सेव नवचा केलेला त्या पण बोलले की नाही म्हणे मला पण नाही आले अजून तपासत आहे असच येतेये पण अजून एक किला तर मिळाले होते असं ती म्हणत होती मग तिचं काही कन्फ्युजन होतं. काय होतं तिचं तिलाच माहित, म आता त्या ऐप म्हणजे त्या टास्कमध्ये जाऊन बरसे एडिट वगैरे करून बघते परत एकदा ते सबमिटचं बटन सारखं दाबून बघते की आ ता तरी होईल पण काही नाही ते आहे तसंच राहतय ते होतच नाहीये पुढे जातच नाही.
आणि तीन महिने तरी होऊन गेले त्या गोष्टीला.
तीन-चार महिने आता चौदा दिवसात पेमेंट जमा होतं ना आपण जे पण काम केलं असेल त्याचा पण हे नाहीच आपल्यात तीन-चार महिने झालेत पण नाही आणि अमाऊंट जास्त असल्यामुळे आपल्याला ते लक्षात येईल.
बरोबर नाही तर काय झालं की त्या ऍडमिनला ते व्हिडिओ करून ते स्क्रीनशॉट न टाकता कुठलं कुठलं करून पाठव म्हणे तिला म्हणल्या होत्या मला जमलं नाही करायला.
हम्म हम्म.
हम्म.
हो बघू आता आता
चेट मीनि त्यानवर लक्ष ठेवायला पाहिजे.
त्याच्यानंतर आपण हे आता ह्याचा चालू केले लोकाक्षर वगैरे त्याचे येत आहेत आपल्याला आणि हे आधीचा झालेय आपलं दोन-तीन महिन्यापूर्वी तर त्याची मिळत नाही अस
त्याचा नाहीये हो हे दिसतायच आलेले एकशे सत्तेचाळीस काय-काय दिसतं? त्या आधीच खरं तर त्याच्यात जास्त पैसे पण होते आणि आणि तेवढे जीव तोडून केले आपण ते काम.
हम्म हम्म तेच ना आणि म्हणजे असं काय नाही ह्या ह्या टास्क सारखं निवांत असतो ना थोडसा पण ही रिलॅक्स राहिला असतं की ठीक आहे येतय होतय पण आपण ते इतक्या ह्याच्यामध्ये कंप्लीट केले होते वे रात्री बारापर्यंत मग कुठेतरी आपल्याला वाटतंय ना की नाही यार आपल्याला आपलं मिळायला हवंय.
अष्ट दाबायचा
तेच तर
पण आता ते खूप टास्क देतात म्हणजे मध्येच फेसबुकचं काही सांगते मध्ये गुगल
आता तर ते अ पण मग ते तस म्हणजे एकदमत चे येतो आणि एकदम मंद होऊन जातो त्यापेक्षा कंटिन्यू राहायला हवं नये का?
हा हा तुम्ही एक एकदम एवढे टास्क नका देऊ ना हळूहळू द्या हा कमप्लीट झाल्यानंतर
क अ भरून म एवढ्या लोकांना सोबत देणेपेक्षा आहे तेवढे लोकं काम करतायत व्यवस्थित तर त्यांनाच कंटिन्यू जरी देत राहिले म नंतर भाडवता येतात की तुमच प्रोजेक्ट खूप वाढलाय. आता हे तीन महिन्यांसाठी नंतर एकदम बंद होऊन जाणार.
आणि आणि प्रत्येक जण रोज नवीन कोण ना कोण येते पर परत
हो बापरे! तेच आणि ग्रुपवर किती मैसेज वा वा ठीक ऍडमिन तरी काय करणार ना किती जणानां उत्तर देणार.
काय करणारच मी पण तरी पण वाचते म्हणलं काय महत्वाचं नको सुटायला म्हणून वाचते बाबा मेसेज तरी मी.
तेच करते कारण मेन की असं वाटतं की एखादा असं स्किप होईल ना आपल्यालाच ते कळणार नाय त्यापेक्षा वाचलेलं बरं. हम्म पण काय नाय तेच असतं मला टास्क आला नी मला हे येतेय हसं स्क्रीनशॉट शेअर केलाय हेच आहे.
हम्म हम्म तेच राहते सगळं तरी पण म म ऑल डिलीट करून टाकते मग. बाकी ते स्वप्नील सर छान गं हे साथ देतात. त्या दुसऱ्या ताई . ओके ओके ओके चालते चल आता करूया बाय. .